हा, आवाज येतो का? हां हां हां काय करताय?
काही नाही बस बसलं.
हा हा बसला चहा वगैरे झालं? हा हा ह. निवांताय म आता आता आताच झाला वळ चहा.
हम्म.
काय पाऊस वगैरे आहे का?
नाहीय ना पाऊस आभाळ वगैरे आहे आता थोडीशी आशा लागलेली आहे.
हो नाही पाऊसच नाहीय इथ हो आलता थोडाफार सकाळी पण आता काय नाहीचय पाऊस.
हम्मम्.
पूर्णपणे येऊनच पडलेला आहे बघा.
हा हा इथे ऊन नाहीे सकाळपासून पावसाचं म्हणजे थोडा आभाळा असं वातावरण.
हा हा ह आता ह्या वर्षी काय पावसाचं काय असं हेच नाही जास्त.
हो ते कर मी सांगितला वाटते.
हा.
हम्म.
तेच की पाऊस नाही लागला आणखी पाण्याच काय चालूच आहे प्रॉब्लेम अजून.
होय.
ह ह. पाण्याचा प्रॉब्लेम चालूच आहे.
तेच तर क नाही आहे ना पाऊस कमतरता आहे पावसाची.
हो हो खूप कम कमतरता आहे पावसाची. हम्म आणि काय म्हणताय ट्रीपला वगैरे कुठे गेला होता का.
हा ट्रीपला मी आत्ताच आलोय हंपीला. तिकडे फिरून.
हा हा हंपीला गेला होता का? हा ह ह
ते पन्नासच्या नोट वर आहे ना.
हा पन्नासच्या नोट वरती आहे हंपीच.
हा.
छान आहे पॉइंट आमचा भाऊ म्हणत होता. जायचं सुट्टीत दिवाळीच्या.
हा हा.
हंपीला वगैरे छान आहे तिकडं बघण्याच सारखं.
हो छान आहे बघण्यास.
हा मुलांना वगैरे असं फिरून आणू आपण.
हो.
बघायला वगैरे छान आहे.
हो म्हणजे पूर्ण असं ऐतिहासिक. गोष्टी आहेत ज्या अशा बघण्यासारख्या मुलांना त्याच्यातून होव मुलांनी असं काहीतरी घेण्यासारखं.
घेण्यासारखं आहे. आम्ही पण गेलो होतो मे मध्ये आप ह्याला गेलो होतो. गोकर्ण मुर्डेश्वर मध्ये गेलो होतो.
हा हा.
हां. ते प पण छान आहे तो. हा समुद्र. पण आहे सकाळी आम्ही किती तीन वाजता निघालो. सकाळी पहाटे. एक याना नाही एक नदी आहे मोठी.
हो.
हा त्यात छोटी छोटी महादेवाची अशी पिंड आहेत.
हम्म हम्म.
पूर्ण म्हणजे त्या नदीमध्ये पूर्ण नदी पिंडनी भरलेली आहे ती.
हम्म हम्.
असं आहे म्हणजे एकदम छोटी पिंड पासून मोठ्या पिंडपर्यंत सगळी पिंड आहेत.
हा हा.
आणखीन त्या नदीला झुलता फुल वगैरे आहे.
हा हा.
हा जाता खाली अशी नदी छान वाटत ते. ते पॉइंट पण हा मग तेथून निघालो आम्ही थोडं हा असं जंगल म मस्त असं जंगलच आहे ते. त्या जंगलातून निघाल्यानंतर हिलं आहे याना पॉईंट म्हणून आहे.
हम्म हम्म.
हा ते पण पॉईंट छान आहे याना पॉईंट.
हम् ते जंगलाचा पूर्ण घाटच ना ते मोठ.
हा हा हो हो हो घाट पूर्ण घाट.
हो पूर्ण घाट आहे भयानक आहे.
भयानक आहे हो आणि बराच वेळ असं संपतच नाही आहे ते घाट. संपत ना हो खूप मोठा आहे आणखीन ते. याना पॉइंट आहे तो छान पॉईंट बघण्यासारखा म्हणजे पॉईंट आहे तो.
हो हो.
असे हा. पूर्ण दगड असे हे कोरल्यासारखे दगड अशी मोठी शिळ असते त्याची. हा असे टोकदार असे छान आहे. पॉईंट टू यां ना पॉईंट बघायला हम्. हा ते पण बघितल्यानंतर मग. एक महादेवाच्या हला गोकर्म मध्ये गेलो आम्ही.
हा हा.
हा गोकर्ण मध्ये एक महादेवाचं मंदिर आहे.
हा हा.
हा मग ते महादेवाची पिंड आहे पण ती आपल्याला दिस दिसत नाही आपण हात लावून स्पर्श करायला लागतो त्या पिंडीला हाताला आपल्या स्पर्श होतो त्या पिंड्याचा.
हा हा.
त्याचं एक मोठे होल आहे त्यामध्ये अभिषेक वगैरे. दूध वगैरे घातलं असत त्या हा. दुधातून असा हात घालायचा.
हा.
मग ते पिंडचा आपल्याला स्पर्श होत हो ते.
हा हा.
छान आहे ते पॉइंट म्हणजे आपलं कसं मंदिर वगैरे आपण बघितलेत. पण ते पॉइंटला ह ते वेगळं काहीतरी वाटलं आला. आणि इतकीे खूप गर्दी असते मात्र तिथं.
हा हा.
हा हे ना हे गोकर्ण मध्ये हा.
छान गेले असतील मग तुमचे दिवस वगैरे.
मस्तच म्हणजे मस्त आणि आम्ही फॅमिली होतो ना. हा मजेतच दुसऱ्या दिवशी. त्या दिवशी आम्हीला गेलो म मुर्डेश्वरला.
हा हा
मुर्डेश्वरला काय रात्री म्हणजे आम्ही तिथं हेच केलं. राहिलो तिथं मुरडेश्वर मध्ये
हा हा
हा तिथून बीच वरती मात्र सकाळी छान वाटलं आम्हाला
हो हो आम्ही बीजवर म्हणजे मुक्कामीच होतो तिथे छानये वात वातावरण ते समुद्राच वाट लाट हम्म
त पॉईंट आहे तो बघण्या मंदिर इतकं खूप सुंदर आहे ते
हो हो-
हा आणि महादेवाची मूर्ती शंकरांची मूर्ती शंकर हा खूप उंच आहे.
ते आम्हाले बघु घु नाय दिला म्हणजे ते पॅन्ट वगैरे तिकड अलाऊड नाही वाटते आपला ड्रेस तिकड ते त्यांच ते हं
आलाऊड नाय ये काय
हा जीन्स वगैरे ते त्यांची ते ते कॉस्ट्युमच लागते ते त्यांचा
हा हो हो अलाऊड नाय य ना तिथे
हूं
त्याच्यामुळ पण बीच वरती वगैरे छान मस्त वाटलं तिथ ते पण दमानं त बराच वेळ बीच मधेस होतो पण हें झालं नाय अकरा बारा ऊन एवढं लागत होतं इतकं लागत होतं.
हम्म हम्म
तरी आम्ही बीचमध्येच होतो उन्हाळ्यामध्ये हो हो हो मे मध्ये ते गेलो होतो आम्ही
हम्म हम्म
तिथून मग आलो आम्ही मग दुसरा पॉईंट बॅक बॅक वॉटर म्हणून आहे
हूं हूं
हा मग ते पण पॉईंट छान आहे आपण म्हणजे ते एक फॅमिली असं हे करायचं नाव अशी ठरवायची नावेमध्ये बसून बोटिंग करायचं. बोटिंग वगैरे हा आतमध्ये पॉईंट आहेत. न्हा ते बॅकवॉटरला काय करतात अ फॅमिली आता आम्ही किती दहा अकरा जण होतो.
हा हा
मग प्रत्येक म्हणजे अ सगळ्यांचे ह्याच्यात पाच हजार रुपये घेतले होते.
हा हा
सगळ्यांचे एकत्र असे
हा हा
हा मग आतमध्ये गेल्यानंतर फोटोशूट पा पॉइंट छान आहे तिथं हा फ फोटोशूट करायला.
हम्म हम्म
हा मंग तिथ फोटोशूट वगैरे झाले बॅगवॉटर म्हणजे मंग नां ह्याच्यात बोटिंग केलं बोटिंग जास्त वेळ केलं एक तास होत बघा.
हम्म हम्म
तिथूनं जॉईट आहे कधी म्हणजे तुम्हाला बा वेळ म्हणजे मिळाला त जाऊन या तिथं छान आहे पॉईंट ते पण
हा हा ठीक आहे पण हम्म हम्म
आणि काय म्हणताय
बाकी काही नाही
बाकी काय स्वयपाक वगैरे काय किती वाजता करताय
करायच आता थोडा टाइम आहे सध्या म्हणजे घरी कोणी येत नाही ना एवढ्या लवकर
हां हां हां थोडा हा घरी काय शक्य लवकर जेवण नाही लवकर झालं की मग साडेआठ वाज पर्यंत जेवलं तरी चालत हा घरीच येत नाही त्याच्यामुळे लवकर मग वेळाने स्वयंपाक घालत असाल
हो
हम्म हम्म ते बरं आहे निवांत मध्ये आपलं हा हा ह हं ह
बाकी मग तुम्ही जॉब वगैरे फॅमिली ते आमची मोठी आहे म्हणजे आम्ही माझं आत्ताच मॅरिज झालेलं आहे
हा हा हां
हम्म मे मध्ये
हां हां
तर आम्ही तिघ जण आहेत त्यांनी बाकी आमचे ते सासू सासरे वगैरे
सासु सासरे वगैरे हा
हम्म
हा काय करताय मग तुम्ही
अ मी कॉलेज करते
हा
माझं बी कॉम वगैरे झालेलं आहे
झालेलं आहे हा चांगलंय आपलं कॉलेज हा हा
हो टीचरच म्हणजे याज्यात सी ई टी वगैरे
द्यायच हा हा
हम्म
ह ह चागलंय म छान आहे म
प का
हो आऊसाहेब आहे पण मी घरी म्हणजे माझे टेलरिंगच स्वतःच म्हणजे करते मी
हा हा
बाहेरचे साडी बी खू फाॅल ब्लाऊज वगैरे हा घेते बाहेरचे पण
हम्म हम् चांगलं आहे शत
हो हो स्वतःच्या पायावर काय तर केलं पाहिजे दुसऱ्यावर अवलंबून राहायचं नाही हो हो हो तेच क स्वतः चा अस कायतरी असेल तर बरं वाटतं ग
हो
हा ह आता आहे मार्केट वगैरे ब्लाउज ला वगैरे आहेत मार्केट वगैरे आता भरपूर
आहेत पण ज्यांना जे पाहिजेत तेच करते म्हणजे आपल्याला पण ज्या साडीवरच आहे ते तिथंच ती साडी लागते ना त्याच्यामुळे हा मग त्याच्यामुळे तस ही होत
हो हो हो हो आणि डिझाईन वगैरे पण लागते ना
होा
आता शक्यतो डिझाईनशिवाय ब्लाऊज वगैरे कोण घेत नाही.
हा
असा आहे त्याच्यामुळं सगळं डिझाईन वगैरे सगळं परफेक्ट लागते का माझे जे कस्टमर आहेत ना ते बरेच वर्षाचे आहेत.
हा हा
हा त्याच्यामुळे ते जात नाहीत कुणीकड मी जरी गावी जरी गेली असेल
हा हा
ती जात नाही कुठे
हम्म हम्
असं आहे त्यांचा हो हो
एक स्वतःच काहीतरी ओळख
तचं हो हो स्वतःची ओळख काय तर
हम्